होऊ
हॅलो
हा बोला म्हटलं
हम्म काय चालूय
काही नाही झाडझुड किती आता
झालं चहा पणीि
होऊ झालं चहा ह प झालं तू तो झाले क नाही
हो झालं ना आता स्वयंपाकाची तयारी हम्म
सकाळ झाल्या की स्वयंपाक संध्याकाळी झाला की स्वयंपाक.
हो तिथं आहेच हो तिथं आहेच बायाला तीच आहे म्हणा ना. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक स्वयंपाक. काय चालवत हो बापा तिथं खूप महा टेन्शन असते आणखी आणखी काय चालूय हो काय काही ना नवीन रश
हम्म नवीन काहीच नाही आता सध्या फोन व बोलणं चालू आहे बा.
हम्म बाकी स्वयंपाक काही मेनू आवडतीचा?
आता स्वयंपाक पण करू.
हा काय काही मेनू अस ना तुमच्या आवडची डिश वगैरे.
आम्हाला काही पण चालते.
हा काय तुम्हाला बनवता येसाल एखादी हॉबी वगैरे असे ना डिश बनवायची.
हा तुमचं काय चालू आहे?
काहीच नाही बस स्वयंपाकाची तयारी करून राहिली.
हो का काय बनवता भाजी मग
आता आलूची भाजी करतो.
हम्म
हम्म हम्म हम्म हम्म ह ते तेच ना काहीच सापडत नाही भाजीले. हम्म मला येत असल नाही एखादा मेनू चांगला छान.
काही तर नाही येत ना बाई एवढं नाही आहे.
हम नाही नाही येतसेल आता अनुभव व्यक्तीय तुम्ही.
हम
हम्म बाकी लाईफ काय म्हणत अजून?
काही नाही ठीक आहे जसं आहे तसं.
हम्म चालते मुलगा
बाहेर गेला फिराय ला.
हो काय अभ्यास वगैरे काय म्हणते.
हम् करते.
हा ना नाही तेवढा पुुरता नाही हुशार वाटत तुमचा मुलगा.
काय करत नाही एवढा मस्त अस जास्त आणि ते खेळणं.
मस्ती मुलांच तसच राहत हम्म मस्त म्ह अ किती बायांचे आले मग कॉल?
मला काय एकच आला पण एक मी केलता.
हो का माझ पण सेम मला एक आला होता एक मी केला होता आता सेकंड तुमच. म्हणजे तुम्हाला केला हम्म.
चाला होता एक सनीचा अ एक दुसऱ्याला केला मी?
हा न कधीपासून झालं मग तुमचा टास्क सुरू आहे.
हे आजच केलं ना मी आजच हे डिलीट डिलेट मारलं होत मी सगळं.
हो काय मी पण आजच चालू केलं.
मोबाईलचा प्रॉब्लेम होता आणि तो चालतच नव्हता.
हो ना तेच ना ते मोबाईल खूप प्रॉब्लेम राहत राहते एक झालं की.
मी सगळं डिलीट मारलं आता.
हो ना.
हम्
हम् काय झालं.
सां
ह
ह् चलो चल चल. हम्म हम् रा़त्रभल चालू राहते.
हा पडली काय पडली काय.
होती. होश चॉकलेट देऊ होय चॉकलेट हम चॉकलेट देऊ काय थांमी चकलेट देतो रडू नको मग शांता बैस चॉकलेट देते बेटा किन ते चालू राहेत ना पडझ पडझ
आयकत नाहीत ना ते जाऊ नको म्हटलं तरी जातय.
हो ते तर आहेच. सांगा बो आणखी काय अजून
काही नाही गेला नाही का कुठं फिरायला आता
नाही गेलो नाही फि आ आता काल गेलो होत वारीन वारीन मानले गेलो होत का
हाव काय.
आलो नॅचरलयुपो जरास सहा वाजले हा चाली पाऊस का असत का पाऊस नाही आला.
हा आमच्या इकडे ऊन टापद हाय
हो ना आमची इकडे तेच हाय. हम्.
ह.
बरं ठीक हाय मग. हो.